हॅलो हम्म
हा बोल
मला तर सगळं योग्य वाटतंय, सोप्प वाटायलं.
तु तुझं किती कॉल झाल्यात.
तेरा
हा म्हणजे हा मग तू दोन कर.
म्हणजे तुझं बारा झालतं काय?
अकरा झालत बाळ चौदा झाल्यात. पंधरा कोटी झाल्या, तुला तू म्हणालेस ना तुझ्या तीन झाल्या की तुझा तीन झालं म्हणून तुला कर म्हटलो ग
पैशाची गरज कोनाला हाय? पैशांची गरज तेच कोणाला आहे.
मी गरीब आहे का गोले बोले तीस कॉल केल्यावर कि कीती मिळणार ग
तीन लाख
ए ए ए तुझ गणित सांग खरंच चांगलं नाहीये असं दे तीन हजार मिळणार ग बस
तीन लाख
न हजार मिळणारं गंगा की किनारे बैठे हा
अग अंजू म ते स्कॉलरशिपच चौकशी केलो पाहिजे
अगं अगं तुला सांगाय तर राहिल बोल बोल तू बोल
गव्हर्मेंट हॉस्टेलमध्ये मला मिळत नाही म्हणा ऍडमिशन ते फक्त एसी आणि एसटी कास्ट साठी रिझर्व्हड असतं
होय एस सी आणि एस सी होय ग मला माहित आहे एस सी आणि एसटी कास्ट साठीच फक्त हॉस्टेल असते मी तर ऐकलेलं अस
मग आता काय करायचं नाही आम्हाला गव्हर्मेंट हॉस्टेल नाही आहे आम्हाला फक्त तीस हजार माहित ते पण
मला हॉस्टेलच काही टेन्शन नाही मला माहितीच आहे की मग आणि अगं एक मुलगी विचाराय काय म्हटली सांग ती टी एफ डब्ल्यू एस
हूं ते असतंय गं मग सारखं टी एफ ड टी पी एफ डब्ल्यू एस मधन तर मिळतंय म्हणजे त्यात ट्युशन ट्यू तर
ट्युशन फी माफ होत असत्या म्हण त्याच्यात
पूर्ण मग आता तुला अशी पण होणारच आहे एस सी कास्टच्या लोकांना आणि मुलीं ना जवळपास एज्युकेशन आहेत. तेनी तवापासन पी एफ डब्ल्यू एस मधन भरता येत नाय. खर ते कुणाला मिळतय माहित हाय काय टी एफ डब्ल्यू एस स्कॉलर शिप तुम्ही तुम्ही टी एफ डब्ल्यू एस मधन भरूच शकत नाय तुम्ही टी एफ डब्ल्यू एस मधन भरूच शकत नाही. कारण अशी ती ऑलरेडी तुम्हाला अगं कारण तुम्हांला ऑलरेडी सगळी फी माफच असत्या आणि टी एफ डब्ल्यू एस मगं भरून काय करणार आहे ओपन वाली ज्यांना फी भर भरायची असते त्यांनी टी एफ डब्ल्यू एस मध्न भरू शकतात खर ते टी एफ डब्ल्यू एस फक्त वर्गातल्या तीन टॉपर लोकांना मिळते
अव्वा होय..
आणि त्यांची फी माफ होते ती मग असं पण मुलींना आता फ्री एज्युकेशन आहे त्यांची सगळी ट्युशन फी माफच होत्या ते त्यामुळे मुली भरू शकत नाहीत ते आणि एसटी कास्ट वाल्यांना पण सगळी फी माफ असत्या त्यामुळे तेनी पण भरू शकत नाही
हम्म हम्म हम्म
हम्म
मग मी कमरेला
आता समज तु कू आता मी डी वाय पाटील मधे घ्यालो ऍडमिशन का? मी आता डी वाय पाटीलमध्ये ऍडमिशन घ्यालोय समज आणि डी वाय पाटीलचा क टॉफ त चालू झालाय नव्याण्व ला आणि संपलाय पंच्याण्णव ला आणि जर समज त्यातल नव्याण्णव टक्के जर मला असलं तर टीएफडब्लु डब्ल्यू एस ए टॉपर तीन तीन टॉपर लोकांना मिळतय
मग कस राहणार? सांग काय? पण तुझ झोपून लावायचं असते बांधतो माझ मी तू झोप निवांत.
हम्म ही घ्या आवो! असू द्या झाले बाई नुसतं टाचानाच वरबडालेय ते वरबडलं ढीगभर रक्त आलं
कोणत जरा मागं जातो बाई इथं ऊन लागालय माहागं बस तई इथं ऊन रागावर ग
हूं हूं इकडे ये ग मम्मी बोल की, तू बोलत राहा.
बोलालोय की ऊन लागालय हो ग चप्पल पण गरम झालय
बघ बोला एक मिनिट थांबतीस हा एक एक मिनिट थांब
बरं वाटालय आ हा बोल की
एक मिनिट थांबतीस काय? नही तर मग थोडा वेळ थांबुया नाही कॉल सुरू करून थोडा वेळ थांबवुया हाकट होऊ देकी झालं की पी आता सहा झाल्यावर बंद कर हं काय? सहा झाल्यावर बंद कर
दहा
सहा
ठीक आहे ठीक आहे सहा झाल्यावर बंद करतो
आणि कर लगेच
हो
सहा सहा
समजलं कि